काय करायलय?
काय नाही बघा बोला?
पाऊस हे थांबलं काय?
पाऊस आहे थोडा थोडा आहे.
हम् झोपलाय वाटत आजुन
होय त्याला उठलेला तो आणि झोपवलाय, थोडा थापटून थापटून झोपवलाय.
उठला कि मग बोलून देणार नाही.
हो बोलू देत नाही, मग उठला की होय.
हो एकटा खेळत बसतोय उठलं तर
नाही खेळतोय कुठं? माझ्या पाठी मांगनच असतोय मग मग तर टीव्ही लावून द्यायची टीव्ही ला हॉटस्पॉट लावला की, त्याजी गाणी लावून द्यायची. लहान मुलांची मग ते बघत बसतोय मग
असं करतोय.
चालतय वगैरे
चालतोय चालतोय तो
हम्म.
झालं की आता, किती अ बारा बारा महिन्याच असल्यापासून चालायल चालू केलंय. झालं दोन तीन दोन तीन महिने झाल, होय चालाय लागलाय.
हम्. होय मग आता धरायचं. च म्हणलं की आवघड होतय पाठ लागुन पळायचं.
होय पप्पा आलं की नुसतं, त्याला चाव्या लागत्यात गाडीच्या गाडीच्या चाव्या घ्यायच्या. तर चला म्हणतय फिरायला बाहेर
होय दिवसभर बसवून कंटाळा आलेला असतोय.
होय.
घरी हाय म्हणून चालतय.
हा होय नऊ वाजतात रात्री घरी यायला
हम्म रात्री
वेळ होतोय व्हय.
होय तिथंच आहेत का दुसऱ्या गावाला
नाही दुसऱ्या गावाला हाईत कदमवाडीला हम्म.
लांबाई वारतात.
लांब आहे अर्धा तास लागतोय जायला.
होम.
गाडीवरून
म मम्मी कड ग एंत न.
मम्मी कडे काय जाऊन न असतो चालू असते कधी मनातील तेव्हा जायचं कुठके वेळ पाच दहा मिनट लागत नवरायचं आणि जाऊन यायचं हा.
सुटल्या वरगेंत गणे.
सुट्टीला आता काय नाही जायला आता झालं. झालं जाऊ.
मुलांना
तरी झाल्या असतील. सुट्टी पडल्यावर नाही जायला ते सासरे वगैरे वारलेली मी मध्ये
हो.
मग नाही जायला सुट्टी पडल्यावर तेजलद बहिणीचं लग्न होतं मग ते्हा गेलेलं. तेव्हा एक दोन तीन दिवस राहिलेलो. हम्म ते पण कधी मा एप्रिलमध्येध्ये काहीतरी गेलेलो.
हम्म हम्.
हम्म आता यात्रा असते इकड आता ऑगस्ट मध्ये
हम.
हम् तेव्हा जायचं मग आता ते जरी आमची पण आ. आता तीच असते आता इथेच राहायला त्यामुळे तीच यात्रा असत्या.
होर.
आमच्यात कस एवढं काही मोठ्या नाही एवढं काही करत नाही आम्ही आणि श्रावण असते त्यामुळे आमची शाकाहारीच असते यात्रा
हा श्रावण मधलेत.
शाह ना तेच त्या्या होय मग त्यामुळे काही शाकाहारी पोळ्या वगैरे असतात. आणि यात्रा लई नसत्या दोनच दिवसाची असते आमच्या इथले
हा कुठल्या देवाची?
खनाई.
नाहीई हम्म.
मग ती ते पण पहिल्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवतात. दुसऱ्या दिवशी फिरायला यात्रेत नाही जातात.
हम्.
झालं दोनच दिवस तिसऱ्या दिवशी तर सगळ यात्रा हे होत्या.
हो श्रावण मध्ये चालू. कस काय तथे श्रावण का असत सथोडंता
श्रावणमध्येध्येच असत्या दुसऱ्या मंगळवारी असत्या श्रावणच्या
हम्म हम्
ठरल्यासारखा असत त
होम.
असंय हम्म देवीची यात्रा होयल. हम्म.
का चहा पिला करण्याला पास वात.
आता ठेवायचा आता येतील सासूबाई
हा
आता ठेवायच ते आल्या की काय फोनवर बोलत बसायला वेळ मिळत नाही
हो.
त्यांची ल ला आंबड मकन कशा काय बलाल्यास कशाबद्दल? काय त्यापेक्षा न सांगितलेलं बरं आणि ते न फोन केलेले बरं होय. म्हणून आता म्हंटलं आता एक लास्ट कॉल करतो मग उद्या करतो म्हंटलं.
हम.
मोद्या आवरून वगैरे करायलाय.
हम्.
हम्म आता उद्या आणि आमचा मोठा आणि असतोय घरात दंगा असतोय ते जाई. फोनवर बोलालेस की काय बोलालेस बाई ठेवू की फोन मला फोन पाहिजे आहे. ते बाळाला बक्की असा चालू करतो येतो. हम्म. आणि काय मग
तसचत त्यांना काय असंतलं हे नाही कळत नाही. ते लाबला होत
होय तेच क
हम्म हम्.
उठला आता आमचा वारका उठला.
झपला झाले की दोन तास झोपला वाटतो.
होय झाले दोन तास
हम् ह.
तेंकाळीला उकर उठलंय त्यामुळे झोपला एवढा वेळ नाही तर झोपत नाही एवढा वेळ तो
हो आता झोप. की दुप वेळा आता रात्री वेळाने दुप अस.
होय आता रात्री पिढ्यात बसतात आता झोपत नाहीत लवकर रात्री
नल् कुठ फराय जातय का नाही.
नाही मी घरीच असते घरात घरीच म्ह ज पप्पा आले तरच फिरायला घेऊन जातात त्याला नाहींतर मी बा. रस्त्यावर पण घेऊन जात नाही त्याला बाहेर
हो शेजारी घरी घर असतील तुझ?
आहेत आहेतच शेजारी कारण मी नाही जात. कणाच्या घरी
तेस बरो ना हो. बयच आणि त्यांस
होय. आहेत घरी खरं खरं नाही कोणावर बोलत एवढे जास्त कोणावर बोलत पण नाही कोुणाच्या घरी पण जात नाही.
हो.
तेवढं आपलं हाई मला काम गौण्यातच वेळ जाते पोरांच्यातून हम्म त्यामुं नाही कुठं काय गेलं तर एकण. मम्मीकडे जायचं कधीतरी हम्म जरा आवरायचं मम्मीला फोन करायचा बहिणीला जरा फोन करायचा नंदुबाईंचा जरा फोन येतोय. एक दोन तीन फोन होय दोन तीन फोन असत. दिवसभरात हम् ह्या पप्पांचा फोन येतोय जेवला काय विचारायला कामावरन दुपारी हम्म सासूबाईंच एक का असत्याात मध्ये मध्ये आवरलं काय? पूरग झोपलेख आहे.
ते कामावर गेलं तर मी घरची सगळ काळजी करून घेेततो.
होय फोनवर तेच की फोन व बोलायचं आवरायचं. च हे चालू असतय.
होय हम्
हम्ममम
हम्म दुपारी काय झोपायला मिळत नाही.
नाही झोपायला मिळत आज जरा झोपणार होतो मी हा मला माहित होत झोपणाराय हा सकाळी लवकर उठलेला जास्त वेळ झोपल असं वाटलेलं मला
हा ह
पाणी फोनच धनू म्हंटली फोन कर असू देत म्हणून आणि म्हटलं करूया मग
हो तिथ बॉल करची स
होय होय मन म्हंटल कमप्लीट करूया आपला आणि
हो काय नाही बघा आता आनाला जायच वहिनी आलेत मुलीना आंनायला
धनु बरोबर जातोय काय
होय तिथंच आहेत की शाळेला त्यांच्या मुलगी मुळ ते आता शकाव्या आहे ना लहान त्याच्यामुळे तिला आनायला जायाला लागतय.
हम् हम हम हम हम
गाड्या असत्यात भरपूर
होय मग मिळूनच जात त काय दोघी
होय दोघे जण सोडायला आणायला खूपच हाय शेजारी
हा हा हा हा
आणि झोपला वाढत
आज कसा काय आज लय झोप काढालाय होय तो आज सांगालोय नव सकाळी उठलाय लवकर साडेसातला तर उठून बसलाय लाय तेच्यावर मग दुपारी झोपलाय आता झोपलाय जास्त वेळ मग
होय आता रात्री
बरोबर आता आई आई आजी आली की आजीचा आवाज ऐकला की उठतात
होय हा
हम्म आणि काय म चहा वगैरे घेतला का नाही
चहा घेतला बघा आता आणि आल्यावर एकदा करायच
ह हम्म हम् हम्
आणि काय मग
हा
हम्म हम् हम
आणि चहा पिल्याला सगळं भांडी आवरायचं स्वयंपाक
हम्म पाऊस आहे काय तिकडं..
पाऊस आता थांबलाय नव मघाशी होता.
हम् हम् हम.
आता थांबलाय जरा.
हम् हम हम.
काय दिवसभर काम संपत नाही
हम्म हम्म
चालेल
होय. काय चालू असते थोडं नाही थोडं काय नाही काय काय नाही काय. निवांत असं कुटुंब. पोरात लहान असणाऱ्यांना तर अजिबात नाही बधत नाही मला काय वाटत. होय
हम्म
हो
हा न काय मग
का नाही चाले ना हो.
हम् हम हम् हम.
हम्.
ब बोला.
तुमची आवडली चालू करू.
आता अजून काय. सुरुवात नाही आता चहा ठेवायचा आणि सुरुवात करायची आता. तोपर्यंत हा उठतो याला जर असं काहीतरी आता खायला घालायचं. नाही पाऊस बारीक बारीकच होता नाही अजून काय आता
ह.
तिकडं पडालाय का पाऊस.
नाही थांबलाय आता ह कशी होत त्याला
हा हा हा हम्म हम्म.
हम्म.
लांब आहे शाळा तिथून.
हो आहे कि एक किलो म म्हणत एक किलो दि म्हण.
किती वेळ लागतोय जायला.
पंधरा मिनटं जायला पंधरा यायला पंधरा.
अ अर्धा तास जातोय आतच. हम्म.
हम् हे लहान आहेत ते मग ते दप्तर वाज.
बरं बर चालत. चालते आणना जावा आणना जावा आता करतो उद्याच कॉल करतो आता.
हा उद्या खराब चल हम्.